हा, नमस्कार कशा आहात?
येते का? आवाज येतो आहे.
हो हो हो मला येतोय, तुम्हाला येतोय?
हो पण येतय, म्हणतय बोला काय चाललंय-
ह . काय नाही, सध्या माझं शिफ्टिंग चालू आहे.
हो का.
हो घर शिफ्टिंग.
अच्छा! आमचं आत्ताच झालं.
हो का?
हो माझा आत्ताच आठ पंधरा दि- हो माझं पूर्ण झालं, आम्ही ते वर्स पॅकर आले बोलव हो त्या ना.
हॅलो अच्छा नाही ऍक्च्युली माझं, म्हणजे मी पहिले दुसरीकडे राहत होते तिथून इकडे आले- तर दोन तीन वर्ष मी आता भाऊ म्हणजे माझे मम्मी पप्पांचे तिथेच होते. माझा बिझनेस आणि ते पण चालू होतं, आणि मिस्टरांचा, वर्क फ्रॉम होम. हे नाही मग आता. घर शोले शेवट्या तर, रंटनी घर सापड भेटला आम्हाला. टू बीएच- मग तिथे शिफ्ट होतोय आता मग ते हळूहळ सामान आता सामान . झालंय बाकी आहे. करता करता भरपूर टाईम जातोय पण हो ना-
हो हो ना. हा बोला ना, येते आवाज मला तुमचा. हॅलो.
हॅलो.
हा येतोय का आता?
बोलते बर का, हॅलो हो.
अहो मध्ये कट होतोय आवाज मध्येच जातोय.
एक मिनिट फक्त. फाईव्ह थ्री टू डबल वन फाईव्ह. येतोय ना आवाज? आवाज येतोय ना? हॅलो. हॅलो. . हॅलो.